काय हे महायद
चांगला आहे.
कसं आहेायदन का म्हणजे कात
माहित नाही आपल्याला ते श शन्नू बेबी चडाला माहिती
दोन दोन मी म्ह तू दोन दोन केला काय? हॅलो. अरे!
काय मालतीस फ
दोन दोन केलायस काय काय?
दोन दोन केलायस म्हणजे
दोन दोन फोन नंबर वर न दोन दोन वेळा टास्क केलायस काय असं विचारल.
हा आता अरे मी काय केले माहिती मी तुला सांगतो लेट मी एक्सप्लेन यू सो वट आय टी त्याॅट काय आपल्याकडे आमच्याकली दोन तीन किती पोर आहेत एक पाच पोर आहेत. ठीक आहे. माझ्याकडे टॅबलेट आहे आता जे जेवर बोलतो मी टॅबवर बोलावो. तुझ्यासोबत ठीके मग त्या टॅप वरी नाही.
अरे बाय.
समजी.
हा समजलं समजलं. लं.
हो हाभी भी कामतो दुपारी
शिफाचा एकाच दिस झाय दुसऱ्या दुसऱ फु दोचे तकडे दोन फोन नंबर आहेत.
दोन नाही आहे हा म्हणजे दोन आहे शोट चालू आहे दोन्ही पण प्लस त्यान मम्मीच्या फोनला पप्पाच्या फोनला आणि बहिणीच्या फोनला
सगळ्याला केले ती
मी पण त्यासच केलंय क्रिश माझ भाऊ मग पप्पा आणि मम्मी आणि दिीदी
किती पैसे काढालायस रे एक दोन तीन चार
त्याच्यावर माहित नाही आपल्याला एवढं काम केले भाई किमान आता माझ सिक्स्टी सिक्स दाखवाले किमान सहा हजार सहाशे रुपये देऊ दे.
त
किमान
अरे नाही मी अर मी म्हणालाय म्हण सगळ्यांच्या वर न केला नाहीस फत सगळ्यांना केला आहेस तू.
येस.
काय तच पैसे झाले की एक
मी म्हणालोय ती दोन फोन नंबर आहे तिच्याकड आणि दोन अकाउंट काढले आणि दोन अकाउंट वरन
मी काय सांगायलोय म तुला तुला तुला दुसरं वाटलं.
दुसऱ्याच झालं नाही तिचं एकाच झालंय. तीस.
माझ्याकडे तर फोन नंबरच नाही ते नुसता दुसऱ्यावर केले की टास्क असाईन होत नाहीत.
हम्म मॅडमला ग्रुप जॉईन करून ते नंबर पाठवा लागते मग होते असाईन.
राहू दे खरं आता मला पण कंटाळा आलाय.
बरोबर आहे सोड बाई एरर एवढ ऍप आहे या ऍपमध्ये एवढे एरर आहेत की नाही डोकं फिरतय.
नाहीतर काय आता आमच तीस झाल्यावर अजून तीस देणार यत काय आम्हाला?
नाही एवढंच तीसच असतंय रे ते ग्लीच आहे सिक्स्टी सिक्स दाखवायल ना.
हा हा हा मग तीन हजार दिलीत तर बर य म मी माझी उमेद नाही मी दीड हजार ठीक आहे म्हणलो.
बर चालतय की.
अरे ते दाखव आलय तस. चाळीस चाळीस रुप मेल्यात अस तीस -चाळीस
हम्म माहितय आता काय
आणि काय मग?
आणि काय निवांत तुम्ही सांगा काय करायलाय?
काय करते मी झोपा काढायली.
पा जास्त झोपू नका जरा वर कआउट करा जावा जावा.
एवय वर्कआउट सुरू करायचंय
ते किती आहे तुझ वेट किती किती पाहिजे तुला
फिफ्टी थ्री
फिफ्टी थ्री पर्यंत पाहिजे यू आर बिल्डिंग एस्थितिकती
हा
यू नीड यू वॉन्ट एप्स हम ल माझ्याकडनं घेतेस का बघ फॅट आहे
फॅट नाही चे मसलस ए
यू त ते
आय नो दॅट माय पापा गोष्ट त जे
अ ह बेबी पापाी दिात रोटी क्या लती गझ
आय हॅड प्रो फन फॉर लाईक ऑलमोस्ट वन अंड हाफ मंथस
अरे भाय
हा टू वन अ हाफ इयर्स बॅक ऑल्सो
वाव यार घट घट
अभी घर मे अभी घर मे कॅरेट प्रोटन पडाय प्रोटीन नाहीे
हा कोणसा कंपनी का लियाता
व
अरे मी कंपनी का होत ना बाई कंपनी बीच होत ते ब का
वे का कंपनी होता नाही पता
वे तो नाम होग्या वे प्रोटीन रेटन भी ल र ती तू
नाही.
अरे मी आता आत्ता काय करत च नाही म्हटलं कशाला पिऊ.
हा हा.
प्रोटीन पण खाल्लो मी तेव्हा पण काही झालं नाही. कॅरेटीन नाही घेतलो मी खरं कधीच.
हॅलो.
हा हा.
नाही नाही मी घेतलो नाही खरं काय माहित नाही अजून.
हम्म हम्म काय नाही एवढं काय नसते सोट घेतलीच तरी चालते क्रिएटिंग चांगलं आहे.
पहिला काही तर करतो तर
कर कर चालू बाबा हम्म खा की खा. वाढव की वाढव.
डाईट प्रॉपर्टी बाकीचं काही नाही एवढं.
माझा भाव हित उभा राहून राहून म्हणाले ईट शीट
स्काय स्वीट.
शीट
शीट. नाही कसा आहे माहि या तुला डाईट आपलं कॅलरी प्लस मध्ये खायला पाहिजे आणि ते पण गेन करायचं आहे ना नुसता फॅट वाढवायच नाही.
मी लय विचार केला नाही एक वर्ष वर्षात होईल असं म्हणतेय
तुझ्यावर डिपेंड किती कन्सिस्टन्सी राहतेस.
हा.
त्याच्यावर डिपेंड आहे कन्सिस्टन्सी असली तर तुला सहा महिन्यात पण रिझल्ट दिसू शकते.
दिसणार की एवढं पण नाही फक्त वेट गेन तर करायचंय.
होय, होय.
बघूया आता मी तर एक महिना वाय पूर्ण एक्सरसाइज केलतो तरी पण एक किलो पण वाढल्या नव्ह
मग ते स तुझा मेटाबोलिजम जास्त आहे बाई, तुला प्लस कॅलरीप्लस मध्ये खाया पाहिजे सगळं. प्लस स्लिप किमान तुला आठ तासाची स्लिप पाहिजे.
झोप हाय सोडती ते हाय
क्रिएटिंग घेटलीस, मग बाकीच तुझं डाईट घे त्या प्रॉपर असलं ना तुझ वाढतंय निवांत सहा महिन्यात. मेटाबॉलिझम कसं टाइम लागते जरा ऍडजस्ट व्हायला
खायचीच खायचीच बोंब हाय आता आता पुण्याला गेल्यावर तर बोंबाबोंब
काय नाही उलट ये डाईट इझी असते बनवायला, माहितये का?
तिकडं कायच केलं नाही, पण हॉस्टेलला काय नसते बनवायला.
अरे घ्यायचं की खरे एक
ईलेक घेऊन जायचं काय?
हम्म घेऊन जा, शेगडी घेऊन जा. अरे शेगडी म्हणतोय, तेच इंडक्शन आणि एक कुकर घेऊन जा आणि लपवून ठेवा हा नाहीतर काढून घेतील
लपूनच ठेवलाय सगळ्यांनी, हो.
तेच तसंच असतंय.
फालतू काम
आणि डाईट इझी असते एवढं काय नाही असतंय काय बनवायचं. सोपं प असतंय लई. तु एकदा बिर पुलाव बनवलीस की नाही सगळं ते घालून तेन एकदा बनवलेस दोन टाइम खात्यास ते पुलाव असतो.
बिर्याणी म्हणाल तसं
हम्म.
तू खाते नॉनव्हेज तू खाते नॉनव्हेज. हम्म खा खा अंडेे खा ता बागे कर.
तू व्हेज आहेस काय?
अरे मैने छोड द पहिले खातम
मतलब पहिले खातात अ ोड द
येस हम्म अच्छा नाही लगरा
मेरा भाई भी छोडने वाला हे.
हम्म अरे बुरा लागता है ना किसी को मारना नाही काय क
हा त्याच काय नाही याला उगच रुद्राक्षाची माळ घालणार
मला वाटल म्हणजे माझी आजी म्हणायची ना मग मला वाटलं सोडून टाक. एवढं काय वाटत पण नाही काय काय नसत एवढं काय खाल्लं काय नाही खाल्लं काय. तवाचेच तू बली ग बाची आय कधीपासून
मी लहानपणीपसन कधी बस ना म्हणजे मी जास्त खात नाही खर बिर्याणी तेवढ आवडत्या.
बिरणी कायच नॉर्मल चिकन मटन
चिकन मटन काय?
काय मटन खात्यास का चिकन ते विचारलो.
दोन्ही जास्त चिकन कारण की पप्पाचं चिकन सुरू असतय मग.
हम्म. जास्त खाऊ नकोस पहिलाच हीट आहे तुझ्या बॉडी मध्ये
मी खात नाही दोन तीन पीस खातो. नुसता ते पण उकडलेला असत.
तू तुझं कमी आले काय तोंडावरच
जरा आहे सोड आता
आयसिंग करत जा आयसिंग.
आता आं आंबा खाऊन खाऊन आणि उठले.
बरोबर आहे आयसिंकर हॅलो.
हा
सिंग माहित आहे ना?
माहिती माहितीय
टिक मध्ये ठेवायं आणि रगडायच घार
हम्म. होय होय. सम्या बस गप्प. हॅलो थांब फोन करतो आणि दहा मिनट झाली.
हा ठीक आहे.